हॅलो!
हॅ
हा, हा ताई येतोय आवाज?
हॅलो, हा ताई आवाज येतोय?
हो, हो मला येतोय.
बोला, ताई
अच्छा, झालेत तुमची जेवण?
जेवण, अ अजून वेळ आहे, म्हणून म्हटलं मी करून, आवाज क्लिअर आहे, ना ताई तुम्हाला,
हो, हो मला आवाज, क्लिअर आहे.
हो, बोला काय चालल.
मग, तुमचा ऑफिस टाईम कसा असतो, हो झाले.
आमचा सर्विस टाईम म्हणजे, आठ ते बारा असतो. मग, जर तुम्हाला हवं त अस हे करू शकतो, म्हणजे आपण, पण, आठ साडेआठ ला पोहचावं लागतं. सब्जेक्ट, मी प्री प्रायमरी राहते, त्याच्यामुळे मला जेएवढं बर्डन नाही येत. हम्, मग बाकी काय तुमचं प म्हणजे, काय, तुम्ही तुमची आवड काय आहे? एखादी रेसिपी वगैरे काय बनवता तुम् स्पेशलायझेशन काय आहे तुमचं, रेसिपी म्हणा किंवा,
ररली, असं बेकरी प्रोडक्ट्समध्ये, किंवा मग माझी मुलगी सांग ते, काहीतरी रेसिपीज बघते. मम्मा मला हे खायचंय मग ते यु ट्यूबला बघून, मग ते सक्सेस करायचं, ट्राय करत.
काय, काय बनवलं आतापर्यंत?
अ, डोनट्स आम्हाला खूप आवडतात.
वाव, कसले -कसले- कसले- कसले -कसले बनवले डोनेट.
डोनट्स कसं, आपलं इशट असताना ते, ॲक्टिवेट, करायचां आता समजा हा, तुम्हाला दोन कपच, करायचं आहे. तर, दोन कप मैदा घ्यायचा, वन फोर्थ कप आप पण, सा पावडर शुगर घ्यायची, आणि वन फोर्थ, कप दही घ्यायचं.
अच्छा,
वन आणि, ईस्ट, आपलं काय करायचं, कोमट पाणी नाही घयच, अ इस्ट घ्यायच ओके. तर, ई त्याच्यात ना, व व -वन अँड हाफ टीस्पून, आपलं इस्ट घ्यायचं, ईस्ट आणि कोमट दूध, आणि त्याच्यात, साखर, जे आपण पावडर शुगर घेतलेली हां, ते आपण पहिलं ॲक्टिवेट करून घ्यायचं मग मैदा त्याच्यात पावडर शुगर आणि आपल्याला वाटलं तर मिल्क पावडर टाक कायची इसेन्स टाक कायचा थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात दही.
सेम आहे फक्त यात इईस्ट ऍड करायचं बरोबर ना
अह नाही अजून याची बऱ्यापैकी डिफरंट आहे मग आपण त्याच्यात अह हे टाक आपण बेकिंग सोडा नाही टाकत ना अह ईस्ट मग डोनट्स मध्ये आपण बेकिंग सोडा नाही टाकायचा
नाही टाकत ओके ओके आणि मग हे कशाला तुम्ही हे करतात म्हणजे ओव्हन ला लाव
नाही नाही फ्राय डीप फ्राय आपलं तेलामध्ये डीप फ्राय करायचं हो
मग ते जास्त तेल नाही म्हणजे पीत असं की ऑइली ऑइली नाही वाटत
नाही होत ते ऑइली ॲक्च्युली काय होतं आपण जेव्हा ते फर्मेंट करतो ना तर मग आता ते समजा हे सगळं ॲक्टिवेटेड इस्ट आणि हे ड्राय इंग्रिडियंट्स आपण पहिले तो डो बनवून दोन तासासाठी रेस्ट करायचा. मग ते रेस्टला लावला का ते प्रूफ झालं की मग आपण ते डोनाट्स च लाट म्हणजे काय करायचं रोल करून ते कट कराय चे आणि कट करुन ते आप पण याला लावायचेत अह परत अह दोन अह अर्धा तास परत ते अह प्रुफिंगला लावाय च मग ते फ्राय करायला घ्यायचं ते खूप ऑइली नाही होत मला पण सुरुवात तीला हा डाऊट होता की हे ऑली होतील अस पण मग नाही होत ते हा मग ते तिला खूप आवडत
अच्छा छान आहे मग मी म्हणजे पहिलाच ट्राय करायच म्हणून ते पावचे वगैरे येतात ना पण ते पावचे आपण ब्रेडचे वगैरे ते फार ऑइली होतात म्हणजे एका मैत्रिणींनी केला ना रेसिपी करून ती म्हणे नको करू ग म्हणजे ते खूप तेल किंवा तूप पितात म्हणे ते मग तो प प्लॅन ड्रॉप केला
नाही तुम्ही करून बघा तुम्ही स्वतः केलंय का ट्राय कधी?
अह नाही मी तर म्हणजे
तुम्ही स्वतः ट्राय करा आणि मग अह तुम्ही त्याच एक्स पिरियन्स घ्या कारण नाही होत कारण मी स्वतः करते ना आता
नाही म्हणजे तुम्ही तर हे बॅटर भरून करतात ना असे ब्रेड चे वगैरे करत नाही ना तुम्ही
नाही ना ब्रेडच आणि हे सेमच आहे, पण मग आपण ब्रेड डीप फ्राय नाही करत ना आपण ब्रेड बेकिंग ला लावतो कि तो तुम्ही समजा ओव्हन मध्ये नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही ते गरम कढई करून त्याच्यात मीठ किंवा मग एक स्टँड ठेवायच आणि त्याच्यात तो डो बेक करायचा, हा
नाही मी ते नव्हती आपले हे जे व्हाईट ब्रेड येतात ना त्याला जस्ट कटोरीच्या आकाराने कट करायचा त मधला पण हे करायचा आणि ते अ फ्राय करून म्हणजे असं एखाद महिन्याचं बॅटर, हो हो हो म्हणजे मोस्टली ना मला म्हणजे तळतानाचा असा वास वगैरे आवडत मी तेलाच ना मला थोडस हे होतं, मग मी शाही तुकडा पण काय करते तव्यावर आपलं साजूक तूप असतं ना, का मी गॅसवर पण छान अ म्हणजे असा शेक म्हणजे फ्राय करू? ब्राऊन करून घेते आणि मग त्याला हे करते जे जेवढं म्हणजे मुलाला तूप खाऊ घालता येईल ना, म्हणजे असं माझं ते आहे. कारण की बेकरी प्रॉडक्टस इतके आवडतात, घरातली भाजीपोळी तर मुळीच आवडत
ते ते
हेल्दी व्हर्जन, हम्म हेल्दी व्हर्जन देण्याचा प्रयत्न करते. पण मग साहेबांना घरातलं हेल्दी व्हर्जन नाही आवडत बाहेरच हेल्दी व्हर्जन फार आवडतं.
हो मग आमचं ही तेच आहे ना, मग ठीक आहे बाहेरच मैद्याच आहे पण तू तर घरी बनवलंय ना मम्मा मग ते हेल्दी झालं, म्हंट
हो हो एवढी समज आहे, वा वा वा आजकालचं हे फार असतं ना
जनरेशन गॅप खूप आहे. म्हणजे इव्हन ती स्वतः पण रेसिपीज बघते तिला लहानपणापासून म्हणजे रेसिपी पिज बघून ते ती मला सांगते मम्मा हे असं कर मम्मा ते तसं कर तिला खूप अ हो, तिला रेसिपीज पण लक्षात राहतात मेन म्हणजे.
आजकालच्या मुलांच माइंड तेवढं शार्प आहे ना, मी पण ऑब्झर्व्ह करते आमच्या स्कू स्कूलमध्ये फार ऑबझर्व्ह खूप असतं म्हणजे अडीच तीन वर्षाच्या मुलांना आपण आठ दिवसानंतर जरी विचारलं ना काय असत ते बरोबर सांगतात, मॅम मिस आप ने ये ये बोला था. इतक छान, मग तुमच्या मुलीच म आतापासून कपडे चॉईस करणं असेल किंवा, स्वतःच्या एक लूक बापत पण भारी असेल ना ती?
ती खूप म्हणजे मग जर समजा एखाद्या कस्टमरच आपण करतोय तर म हा कलर इथे हा सूट नाही करत ये, मग मम्मा तू इथे हे असं करून बघ ना तू हे ट्राय कर ना म्हणजे ती खूप लहानपणापासून
हो
हो म्हणजे तिला लहानपणापासून खूप इंटरेस्ट आहे, मंग तू माझ्यासाठी हे बनव मग मला अस बनवून दे, मग किंवा ओढणी तिची तिची छान ड्रेप करेल हा बघ माझा असा ड्रेस बनला, हा हा
हो म्हणजे आपल्याला तर ब्युटी पार्लरची वगैरे गरज पडायची तिला काहीच
हो, ती म्हणजे ती एवढं परफ परफेक्टली तिची लिपस्टिक अप्लाय करू शकते ना मला बघूनच शॉक होता आपण किती व, हा आपण किती मोठ मोठे झाल्यावर आपल्याला परमिशन होती लिपस्टिक लावायची ह्यांना तसं येतं, हो आम्हाला खूप आवड त हेअरस्टाईल आवडते, डान्स आवडतो अ
ते येत ना ताई की वेगवेगळ वेगवेगळ ड्रेस करा, हे करा.
अ, म्हणजे खरंच असं मुलगी पाहिजे ह आपल्याला जे करता येत नाही ना लहानपणी ते आपण मुलींच्या ह्याच्यात पूर्ण करतो.
हं, आणि मुलांच तस नसततात ऑप्शन नसतात मुलांचे ऑप्शन फार लिमिटेड असतात. फुल स्लीवज हाफ स्लीवज
ऑप्शन दिल्यान ते इंटरेस्टेडच नसतात, त्याच्यामुळे आपण पण करायला नको म्हणतो.
ह ह,
म्हणजे त्यांना आपण कितीही कन्व्हेन्स करायला गेल ना तरी नाही ग मम्मा तू हे काय केलंय मला
म्हणजे मग पण ही एक सवय चांगली आहे म्हणजे आपल्या मतात ते आत्तापासून ठाम अस आपण कसं ठीक आहे, आपण दुसऱ्याच्या मनाप्रमाणे कधी कधी करून घेतो ठीक हे. आपल्याला ही पटलं की समोरच्याला वाटेल. पण यांचं तसं नाही हे आप म्हणजे त्यांचं ते आय बरोबर दाखवून देतात आपल्याला बघ मम्मा तू कधी कधी चुकीची होती पण मी जे म्हणत होतो ना किंवा, मी जे म्हणते ना ते एकदम बरोबर आहे.
आणि यांचेना कन्वेन्सिंग पॉवर खूप चांगली आहे.
खूप खूप छान असते.
म्हणजे प्रमाणाच्या बाहेर यांची कन्व्हेन्सिंग पॉवर चांगली आहे जे पण अजून पण आपल्या मम्मी पप्पांना हा ॲक्च्युली हा आपण अजूनही म्हणजे खूप वि विचार करतो होईल का नाही करू का नको बोलू का नको
नाही आणि ही जनरेशन स्ट्रेट फॉरवर्ड आहे.
हो बरोबर.
आणि हवं पण म्हणजे आज
आणि आजकालच्या आजकालच्या काळाला त्यांना करण्यासाठी -
ऑब्यसली ऑब्यसली माझं तर म्हणणं आहे की, यांनी अजून स्ट्रॉग व्हावं. यांनी अजून स्ट्रॉंग व्हावं.
अ आणि तेच होऊन जातना आजूबाजूचा एन्वरमेंट बघून बघू बरोबर मुलं त्यांच त्यांचच ॲडप्ट करत चालतात. कि नाही हे असं करायचंय
ऑल द बेस्ट मग तुम्हाला तुमच्या मुलीकडून नवीन नवीन गोष्टी शिकायला.
थँक्यू.
मग तुम्ही एखादा कुकिंग क्लास पण चालू करू शकता ना मग त्याच्या सारख्या आमच्या सारखे आम्ही तुम्हाला जॉईन करू आम्हाला हि नेक्स्ट टाईम मला ती टोकोल्स काय असते ना रेसिपी ती सांगा मी ती विचारेल तुम्हाला, कारण की आमच्याकडे टोकोल्स म्हणतोय हो आम्हाला पुढचे त्याची डिटेल रस तुम्ही गेलेली
अ हो मी करत राहते ती.
ओके चालेल चालेल मला चला मला
हो हो चला बाय.
अजून दोन मिनिटं आहेत तरी चलो बाय.